हॅलो.
हा बोल आवाज येतोय त्यात.
हम्म आता आला.
आत्ता आला काय करा आलास.
काय बसले काय?
हॅलो.
येणार तर आहे का फिक्स. मी बोलते.
कोण दादा आलाय.
होय तवाच आलाय कधी लय दिवस झाले.
तुझ पेपर चालू आहे आणि दादा आलाय.
मग काय झालं.
हम्मम् आणि काय.
कमी कडी ये बधच . म्हणजे तसा पण कायच उपयोग आहे. कुठे जातेस.
हम्म हम्म हम् हम् अभ्यास.
करायच आता लेट गेला न पीएस एम.
हम्म.
पी एस एम.
पी एस एन म्हणजे?
कम्युनिटी मेडिसन.
कम्युनिटी मेडिसिनस आहे, इजी असत असेल ना सगळं ते वॅक्सिन हे सगळं? पाठ करायला लागत असंल?
हा सोप आहेलीच जरा
जरा, मग खुश पेपर संपल्यावर.
ह, अजून पण आहेत की, तेवीस आणि सत्तावीस ला.
अजून तेवीस आणि सत्तावीस, आता हे मधले दोन उगचच कॅन्सल झाली, तेव्हा कॅन्सल केल चांगलं वाटलं असल, पण नको वाटला की नाही आता.
नाही, कॅन्सल केल्यावर कधीच चांगला झालं नाहीये.
तेच की, अहा- लई बोर होतेय, नंतर परत ते केलेलं सगळं पुढचं पाठ मागचं पाठ सगळं विसरून जातय. होन
पण धड अभ्यास करायला ईना आणि आधच्या पेपरचा पण धड अभ्यास करायला ईना.
मग तेच की, आता तू पहिला पेपर तुझा कुठला मेडिसिनस होता, ते वाचले तुला- होतय काय आता झालं संपलं त्येच, होय की नाही?
होय, मेडिसिनच आठवते की.
आठवतय? अजून एक थोड्या दिवसाने ग वायवानंतर बघ. इंटर्नशिपला. अगो माझ काहीच आठ- वत नाहीये मला, आयुर्वेदिक मधलं असं नुसत- ते फक्त आँर्थोच, आँर्थोच, आँर्थोच, तेच डोक्यात बसले बाकीच आयुर्वेदिक- काहीच आठवत नाही.
पूर्ण आँलोपॅथी पूर्ण क्लिअर झाली असेल ग, आँर्थो आणि जेने गायनेकची.
मग तेच की, गायनेकचं पण आता प्रॅक्टिस नाही ना, एवढं आठवत नाही आहे पण- त म्हणजे, असं एकदम परफेक्ट झालंय.
हा, तर ते आणि थोड्या दिवसाना दुसरं- दुसऱ्या डिपार्टमेंटला जा की. जाते आणि आँर्थोच राहते. काय माहीत?
मिस करायलोय ना ग, मग काय वाटत नाही काय नाही, आपलं कस अर्ध जरा आपल्याला काय- काही लगेच सोडून दिलोय ना.
होय. काय, नाय लेक्चर काय आपल्याला, फक्तऽ- फक्त डिलेव्हरीच करायला येत्यात, बाकी काही करताच ये- मेडिसिन लक्षात घरा ते हिस्ट्री काय त्यांची नावं लिहायची, चीफ कंप्ले-
मग तेच इम्पॉर्टंट आहे भाळा, कुठे पण गेलीस तर.
हम्म, मग गव्हरमेंट ला ट्र ट्राय करणार नाहीस.
करणार आहे बघूया. त्याच्यापेक्षा प्रायव्हेट ला परवडतय माहिती काय, असं वाटतंय मला तर. कंटिन्यू बारा तसाच केलेस तर कनी- हे, गव्हर्नमेंट आला हेक्टर काय अस- गव्हर्नमेंटला लय हेक्टीक असतंय, हे तुमच पेपर वर्कच जास्त असतोय.
होयच किं मग.
मग, मेंटेन्स हे ऑडिटिंगला आल्यावर लय लईच सापडते्य, लगेच सापडतात.
सुद्ध काय घेन नाही. त कस नाही जर त्या व्यवस्थित हानऽ
तिकडे गेलीस की नाही मेडिसिन शिकायला भेटतात. गव्हर्नमेंट कस ते बेसीकच असतय. त्यात काय एम वि बी स एम वि बी सी मल्टी विटमिनस च ग.
सगळीजण काय म्हणत्यात बग, ऐकल्यास हम्म, होय.
आणि फॉलिक ऑसिडच. एवढंच गोळ्या माहित आहेत की आणि आपल्याला. काय, कुठलं ते अजून एक हुतं की अँटीबायोटिक्सच. अमक्झलन, अमक्झलन क्लेवमक्झलन हे.
होय.
काही नाही, सगळ्या हॉस्पिटल मधलं की नाही, अँंटीबायोटिक वेगवेगळे असतय.
होय. ए कंपनी वेगळी असत्या.
कंपनी वेगळी असत्या. आमच्या इथं पण वेगळंचया. सिट्रा आहे, म्स्टडम आहे, सेफी पायम आहे, मेरो पेन बीनेड.
पॅनच वेगळंचेत. किती पॅनेत ते डी.
पॉन डी, पॉन फोर्टी, पॉन्टी प्रजॉल, रॅबी प्रजॉल.
तेच की.
रॅबनो, रिजा, राजो.
हम्म.
पण आता मला असं, ह्याच्यामध्ये की नै ऑर्थोमध्ये अॅटलिस्ट माझ सगळं बेसय का? एखादं एमर्जन्सी पेशंट आला पहिला काय करायंच, काय हे इंजुरी पेंशट आला पयला काय करायचं. हे माहित झालय ना.
हो, बेसिक तरी माहित झालं, आता सगळं तुला.
हा. तेच की, आता ऍक्सिडेंटल केस आलं. डोक्याला लागलं असल, तर पहिले ना नोज ब्लिडिंग हे तेन झालं असलं तर सिटीला पाटवायचं डायरेट. काय नाही हातात नाही घ्यायचं ते पेशंट.
हा.
क्लीन करायंच व्यवस्थित. सगळ ब्ली
आणि जर वॉमिटिंग तेन झालं असलं, आणि ते काय असतय. वॉमिटिंग झाली असली
ओमेटिंग होय, ओमेटिंग नाका तन, कानात न वगैरे असं रक्त आल की नाही मला सिटीला पाठवायचं. कारण की इंट्राक्रेनियल ब्लिडिंग असू शकतो.
समजलं का? इथ प्लेन एनएस लावू शकतो आपण. प्लेन एन एस लावायचं.
आपण कशाला घ्यायचं. जायत
प्लेन एन एस. म एम सिटीला पाठवायचं. म सिटी नॉर्मल आल तर की नी पहिला डेगझ लावायचं कधी पण.
हम्म, हम्म, हम्म.
आणि डेक्झा जे असतय की नाही. आपण शुगरच्या पेशंटला डेक्झा देत नाही कधी पण.
हम्म.
तुझ्या प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये लक्षात ठेव. डेक्झा हा शुगरच्या पेशंटला कधी द्यायच नाही.
हम्म.
हम् आणि अ हे काय ते आणि ट्रॅमॅडॉल हे तेन ट्रॅमॅडॉल आपण येनेसमधनच दे अ आणि जे डायक्लो असतय कनी अस्थमाचा पेशंट असतो कनयी त्याला कधी डायक्लो क्लो द्यायची नाही.
अस्थमाला
होय डायक्लो कधीच द्यायचं नाही.
हम् फार्म्यांंग जरा वाचायला पाहिजे का नाही.
हो ए तू वाचलीस कि तुझ्या लक्षात रहात नाही तू डेली ते प्रॅक्टिस काय बघशील क नाही त्यावेळी लक्षात
हम्म ते पण
आणि अस्थमाचा पेशंटला कधी पण तु ऍडमिट करून घेतलस किनी वास कधी पण कंपल्सरी दररोज द्यायच.
हम्म हम्म
कारण की त्यांना झोपून अस श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतोय ना
होयच की
हम्म हम्म आणि कधी पण आस्थमाचा अटॅक आल्यावर कधी पण कुणाला झोपवायचं नाही बसवायचं भिंतीला पाट टेकून
हम्म हम्म हम्म हम्म
आणि किडनी डिसीज ह्याच्यामध्ये तेन किनी आय व्ही एफ फ्लुरो पण जास्त द्यायच नाही डायन्यापर पण कधी द्यायचं नाही.
हम्म
आणि तो कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये शुगरचा पेशंट असला किंवा इन्सुलिन वर नसला तरी पण कनी त्याला इन्सुलिनवर ठेवाय लागतय आपल्याला
एन्सुलिन काय म्हनलीस
आता तुझ्याक डायबेटिक पेशंट आला किडनीला फ्रॅक्चर तर हे उंड वगैरे असलं तो फक्त गोळीवराय त्याला इन्सुलिन सुलिन नाहीये तरी पण कनी इन्सुलिनवर ठेवाय लागतय त्याला शुगर मॉनिटर करून
हम्म
कारण की अ एक एकदा मेडिसिनमुळे पण त्यांची शुगर हाय होऊ शकतिया. नाहीतर अ जर ओपनोंड आणि फ्रॅक्चर परेशन वगैरे झाल असल मग शुगरच्या पेशंटला कनी लगेच इन्फेक्शन पसरतय. मग इन्सुलिनचे मेडिसिन प्लस इन्सुलिन द्यायच असतय त्यांना
हम्म हम्म हम्म हम्म
रिकवर होऊ पर्यंत लय छानय पण ऑर्थो घेऊन तुला इंटरेस्टिंग वाटेल. मला पहिला भीती वाटायची मला भीती वाटायची ऑर्थोला का सांग? अँनाटॉनीस क्लिअर हुंदेत.
हा हा होय बोन बोनची नावं कुठला शाफ्ट कुठलाय.
ते एवढं काय लागत नाही शाफ्ट बिफ्ट एवढं काय प्रॉमिनंट हे एवढं लागत नाही पण कुठला बोन कुठ असतोय काय असतंय कुठं इंजुरीय हिस हे टेकिंग मोर इम्पॉर्टंटय कुल्यापण ह्यजामध्ये कुल्या पण डिपार्टमेंला जा हि टेकिंग घ्यायला पाहिजे बेसिक आपल्याला
हम्म बेसिक हिस्ट्री टेकिंग आलं म्हणजे झालं तुला मग नंतर ते मॅनेज कसं करायचं काय करायचं. ल आपल्या परत हे आपल्या तुला कॅपॅटर पण घालायला येत नसेल.
नाही येत लावलं नाही कधी.
कॅडेटर येत की करंंग काय झालं आजी तेव्हा त्या डॉक्टरन दाखवलेलं कसं घालायचं ते होतच नाही काय झालं?
हम्म
आता विसरले असेल की कसं करायचं तु
होय विसरलं विसरून आता सगळेच
ते काय नाही येते काय तर एनेमा एनेमा पण इजी आहे एक एक पेशंटला एनेमा द्यायला लागतोय. परत आपल्या इंजेक्शन काय येत सब क्युटनिस पण येत आणि आयम
मला कॅटेटर ते हे पण कायच लावता येत नाही मला ते फक्त इंजेक्शन येते. कायनला पण लावता येत नाही मला ती इंजेक्शन येते.
पण एवढं परफेक्ट आहे ना कॅनूला आपण कुठल्या हॉस्पिटल मध्ये कि नाही. ते सगळे नर्सच करतात.
होच की आपल्याला
पण सलाईन लावायला वगैरे घ्यायला पाहिजे.
बेसिक आपल्या हॉस्पिटलमध्ये फक्त
हम् मरम पट नाही मोचं कामा हिस्ट्री आणि पेशंटाला कसं मॅनेज करायचं हे एवढंच यायला पाहिजे.
ती इमर्जन्सी
हा हॅलो हॅलो हॅलो